हॅलो.
हॅलो हा येतोय ना आवाज? हो येतोय
अच्छा, कुठे गेलात सुट्टीमध्ये वगैरे,..
आम्ही आत्ताच, म्हणजे आम्ही आजच आता नुकतेच आले. आम्ही देवीला गेले होते तुळजापूर.. पंढरपूर, अक्कलकोटला, छान झालं दर्शन.. हा, नाही गावी नाही पण असं.. देवीसाठी खास, देवी हा गावी जाऊन आले त्याच्या आधी मुलाला आता सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून, पहिले गावी गेले,
हा हा
डे जाऊन आले तुम्ही कुठे जाऊन आले का
हो मी पण गावीच गेले होते. गेल्या आता मी मध्ये गेले होते. ते, पंधरा, वीस, दिवस राहिले. मुलांना पण आता, सुट्ट्या, वगैरे, म्हण मुलांच सगळं बदललंय ना, मुलगा जॉबला, मुलीच परीक्षा, वगैरे, उशिरा, आं..
शाळेमध्ये आहे, त मुलं कि मोठे आहेत.
नाही मोठी आहेत. मोठी आहेत. जॉब एकटा मुलगा जॉब, पा आणि म्हणीगी शिकते त्याच्यामुळे मुलांना आजकाल नाही मिळत, एकदा शाळेत, पर्यंत असताना. तोपर्यंत मुलांना आपल्याबरोबर यायला मिळतं, आणि तेव्हा मग मिळायचं गावी जायला एकत्र.
आनंद पण असतो आ त्यांना इकडे त्यां
हो मुलं तर मोठी झाली की, मग सुट्टी त्यांचे सगळे बदलतात. जून, वगैरे, जेव्हा जून नंतर मग त्याना सुट्टी
हा त्यांना आता, माझ्या मुलाला पण आता सुट्टी. सुट्टी लागली मग ते पण त्यांचं ठरलेलं असत. आता मी, मित्रांबरोबर इथे जाणार. मग पिक्चर, वगैरे जाणार. मग फिरायला जाणार.
हा तेच ना, माझी सुद्धा मुलगी आताच जून मध्ये आता तिची परीक्षा संपल्यावरती मैत्र रीनी बरोबर गोव्यात जाऊन तिने
अच्छा! ती पण इंजिनीयर रिंगाला वगैरे आहे का?
नाही नाही, सायकोलॉजी करते.
अच्छा. हा, पण मोठे मुलं त्यांच्या आता सुट्या सुरू होतात.
अच्छा.
हं.
नाही अस आपण पर्सनल नाही काय सांगायचं.
अच्छा ठीक आहे. काय नाही.
हा हा. असं म्हणजे कोकण साईड वगैरे असतात ना, ते बरं आहे, म्हणजे त्या साईडनी वगैरे. हा आं?
कोकणामध्ये. आंबे खा भर पूर. हो, फणस हो. हं, हो का? आमच्या घरी पण गाव मासे हो आमच्याकडे पण भर पूर, फणस भरपूर लागले होते, आंबे भरपूर लागले होते. जेवढे खाता येईल खाल्ले, जेवढे उचलून आणता येईल तेवढे आणले.
हा, आंबे खाल्ले की बरेच आहे.
हो खूप आंबे झाले होते. ते या वर्षी ना कोकणात?
हा, हा, हो खूपच. छान होता, म्हणजे वेगवेेगळ्या टाईपचे असे कोणी कोणी खूप जणांनी दिले होते. त्यामुळे अशा वेगळ्या वेगळ्या जाती
जातींचे, बरोबर आणि ते मजा येते जरा वेगळी टेस्ट ना?
हा, सगळ्यांची वेगवेगळी टेस्ट काही चोकून घ्यायचे म्हणा, काही व असे
ते रायवळ आंबे आणखीनच वेगळे लागतात, ते चोकूनच खायला छान लागतात. मग
बरेच प्रकारचे म्हणजे, तोतापुरी खरं एवढं चांगलं नाही लागत, टेस्ट ला असं कमी हे जरा गोडीला.?
छान व्हरायटी मीळतात
हा खूपच आता आम्हाला किती सात आठ जणांनी तरी आम्हाला दिले होते, सगळ्यांचे वेगळेवेगळे हा अगदी वेगवेगळे टेस्ट.
दूर गेले की त्यांच्याकडे अजून वेगळे- झाड असतात. हा आणि
सोडा आमच्या शेजाऱ्यांच सुद्धा आमच्याकडे वेगळा्या तर शेजऱ्यांकडे वेगळा
हो भरभरन आणि सगळे गिफ्ट म्हणून आंबेच देतात तुम्ही दिले की ते परत त्या पिशवी भर आणखीनर
आमच्या आमच्या नात्यातल्या एकट्याकडे त्यांनी म्हणजे अगदी पाच घर सोडून त्यांचं घर आहे त्यांच्याकडे नाला मोठं म्हणजे नारळ एवढा मोठा आंबा आहे आवडे मोठे मोठे आंबे हााे हा
राजापुरी
देऊच नाव मला मी नाही विचारलं त्याना पण एवढा मोठा आंबा म्हणजे जे एक खाऊन आपलं पोड भरेल
हो हो ते राजापुरीचे एक तसेच असते एक आंबा बरोबर एक किलो वर असत कधी कधी दीड किलो पण असतो म्हणजे तो आम्ही आम्ही लहानपणी ना घरी जायचे आणि तो आहे ना बरोबर जून म तयार होतो जून त्या पंधरा दिवसांनी वगैरे मग ते आई आम्ही घरी गेलो शाळेतून का तो एक आंबा खायला द्यायचे तो आंबा खायला कि झालं पोट एवढं पॅक वय की नंतर जेवायची पण भुकणेला घ्यायची
माझ्या मायरी पण झाड आहे त्याला चांगले आंबे येतात म्हणजे असे लाल लाल होतात पण झाडावर पिकले ना तर त्याला कीड लागते
हा
हा त्याच्यामुळे ते थोडेसे जून असे म्हणजे थोडे असताना ना पिकायच्या आधीच काढून ठेवा लागतात
आंबा पिकून पडला ना कि म समजतता तयार आहे
हो आणि माकड वगैरे पण किती येतात माकड किंवा खार वगैरे पण येतात किंवा वटवागळ पण हो आणि रात्री वटवागळ वगैरे पण नेतात परत पेरूचे वगैरे पण झाड आहेत ते पेरू च्या झाडस सुधा वाटवाग किंवा खार वगैरे खातात माकडे तर काय विचारलाच नको आपल्याला काही मिळतच नाही
तुमच्या इकडे ते सफेद जााम लागतात
अ हो जांब नाही जास्त कोणाकडे नसतात असत पण खूप क अित अशी झाडं आहेत ती जामचे
सफेद जाम असतात ते ना तिथे लाल पण अस
हा लाल नाही एवढी चांगली वाटत तेशला कारण ती जरा सुकीी सुकीी वाटतात हां जालपण जाड आणि अशी सुकी वाटतात ती पांढऱ्या रंगाची जी असतात ना हो ज्युसी असतात ती ती छान वाटतात गुलाबी दिसायला चांगली वाटतात
हो दिसायला खूप जातात पण ते जरा जाडसर असतात त्याचे वरचा भाग
आणि हे नी चांगली असं म्हणजे आपल्याला गरमीमध्येध्ये ना खूप छान वाटतात ते खायला वगैरे पांढऱ्या रंगाची जी आहे ती
त्या नुसत पाणीत
हो हो त्याच्यामुळे आता गरमीच चांगलं किंवा ताडगोळे वगैरे पण खूप छान वाटतें
साडगोळे हो ना आता सगळ्या सगळ्या रसाळ फळांचा सीझन गरमीत
हा ते लिची लिचीचा सुद्धा किती छान लागतात आणि किती कमी कमी वेळ असत त्याच सीझन अगदी म्हणजे पंधरा दिवसच
आता गेलं पण मी आणन आणन म्हटलं परत आणन एकदाच आणली आणि परत आणन म्हटलं आणि गावाला निघून गेले आता
आणि किती आता ती लिची तर किती महाग झालीय पूर्वी ना ती थोड्या वर्षापूर्वी हो प पूर्वी ती डझनावर मिळायची े म ती बरी पडायची तीस रुपये चाळीस रुपये
आता तीनशे रुपये
हो चारशे रुपये वगैरे साडेतीनशे चारशे रुपये किलो व मिळतात आणि त्याच्यात अर्धा कचराच असतो, हा कचरा मधेच असत जात ते पहि ते डझन वर मिळायचे. बरं पडायचं तर त्यांनी खूप मा मस्त म्हणजे चाप्टरगिरी केर करताय ती लोक हा किलोवरती देऊन ना कचऱ्यामध्ये जास्त जात त्यात.
हम् बरोबर अ तुमच्या नाही मी ते रील मध्ये खूप बघितले ते काय असत चिकू सारखं फळ असतं त्याला काय म्हणतात?
चिकूसारखं तर ते हे आहे. अं किवी.
वेळू आळू असं काहीतरी म्हणतात चिकू सारखं सेम दिसत. नाही चिक्कू सारखं असतं आळू आळू म्हणतात त्याला आळू.
आळू
हम्म
अळूची पा दुसरे असशी हे असतात म्हणजे अळूची भाजी करायचे ते मुंडले म्हणून
ते नाही ते नाही ते आळू म्हणजे आपण जे वडी करतो ते आळू नाय.
हा नाही नाही त्याची फळं पण असतात कंद पण अस तो
हा ते कंद ते वेगळं पण हे ना फळ आहे झाडाला लागणारे. असे गोल असतात च चिकू सारखं ते फोडल्यावर पण चिकू सारखं दिस माहितीय ना त्याची टेस्ट. कशी लागते पण मी मी ते कोकणातलंच आहे फळ असं समजतीय कारण ते खूप छान दिसत खूप छान ते खूप ऐकलंय मी.
पण गोड लागतात.
हा बहुतेक गोड लागत असाव.
अच्छा! मी नाही ऐकलं कधी बघायला पाहिजे.
आमच कोकणात म्हणजे प्रॉपर कोकणात नाही आहे गाव. म्हणजे गुजरात बॉर्डरवरती आहे. त्याच्यामुळे असं पण बऱ्यापैकी बरेचशे आत्या वगैरे कोण नातेवाईक कोकणातले.
अच्छा! अच्छा!
आणि माझं मेन सासर कोकणातले पण कधीतरीच आम्ही जातो. तो गणपतीत वगैरे का इथून तिथे जायला फार वेळ लागतो.
हो हो तरी आता कोकण रेल्वेमुळे बर पडत आणि जास्त करून रात्रीचा प्रवास ट्रेनचा मध्ये रात्रीचा प्रवास बरा पडतो. झाडे आहे पार्क मध्ये त्यामुळे त्यांची सावली पडली आहे सडक वर
ट्रेनचा प्रवास तर खूप छान
हो हो आणि रात्री बसायचं आणि सकाळी पोहोचतो.
पण गणपती तिकडे खूप मजा तुम्ही जाता का गणपती ते मधे ते
नाही आमच्याकडे नाहीयेत रोजच नसत गणपती आमच्याकडे आठ वर्षांनी एकदा येतं
अरे हा
हा म्हणजे कसं कि भावकी मध्ये आहे ना म्हणजे असं माझे सासरे एकटे असल्यामुळे - हा सासरे एकटे असल्यामुळे एकच आम्हाला वेळ हे येते आमची पाळी त्यामुळे आठ वर्षानी एकदा येतो
तुमची पाळी येते तेव्हा तुम्हाला जावं लागत
हा तेव्हा जाव लागतो आता पर आमच्या पाळीला किती वर्ष झाली ग कारण गेल्या वेळी पाळी जेव्हा आली तेव्हा लॉकडाऊन होतं त्यामुळे जायला नाही मिळायला
अच्छा म्हणजे कधीतरी काहीतरी प्रॉब्लेम येऊन जातो आणि मुलांच्या शाळा काहीतरी असत - बाबरे आता ब पुूर्वे
हा दोन हजार बारा नंतर आता दोन हजार अठ अठ्ठावीस तोपर्यंत माझे आता किती सगळेजण गेलेसुद्धा माणसं म्हणजे असं एवढं खूप वाईट वाटतं तर त्यावेळेस जेव्हा बारात आलं तेव्हा सगळे जण होते आता एकदम सगळे गेलेत खूप खूपच हे त्रासदायक वाटत त विचार तर आपण झालंय आपली वेळ चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून